हा हा बोल. काय करायल्यास?
काय नाही ऑफिसमध्ये. तु?
मी पण घरी बसलेय आता कॉलेज बंद असल्यामुळे. ऑफिसमध्ये काय काम करतेस?
मी टैली अकाउंटिंगच काम करते.
होय. कुठं म टॅलीचा क्लास वगैरे लावलेला दिस -
नाही -इथे. शिकले. त्यानंतर जॉईन झाले.
हा हा. म सॅलरी वगैरे ठीक आहे ना?
हो आहे. थोडीफार बरी आहे.
हम्. मग एज्युकेशन काय?
एज्युकेशन पण सुरु आहे. मी आता एम एस सी कम्प्युटर सायन्स करतेए. सेकंड इयर ला आहे.
हा हा.
तुझं एज्युकेशन?
माझ पण. एम एस सी कम्प्युटर सायन्सलाच आहे मी पण. म- शिवाजी युनिव्हर्सिटीला आहे कोल्हापूरमध्ये.
कॉलेज आता- ऍडमिशन केल्यानंतर जायचं ना कॉलेजला?
कुठं घेतल आहेस?
मी -को जराम बापपू ईश्वरपूर.
हा हां. ईश्वरपूरला. होय.
ह. बाकी जेवलीस का?
हो जेवले. तू?
हो. जेवले मी पण.
किती वाजता येतेस मग कामावर?
सकाळी नऊ ला येते, दुपारी लंच ब्रेक- एक ते दोन असतो आणि मग पुन्हा सहाला रेट-
हा म्हणजे अ- डबा घेऊन जात असशील कामावर.
हो.
हा ह. घरी -घरचं आणि जॉबच घरचं मॅनेज होतय का गं? ह
हं. तितकं नाही होत. करायला लागतय पण मॅनेज फायनान - शियल कंडिशनमुळे.
हो ते पण आहेच. कुठ जरी गेलं तरी कॉम्पिटिशन आणि- सगळं मॅनेज वगैरे करून करायलाच लागेल.
हम्म. हो झालं ना. मुली- ग मला छोटी.
अरे बाप रे! मुलगी एवढं, जॉब वगैरे सगळं सांभाळून करते- तेस.
हो. त्यासाठीच मॅनेज करायला लागतय सगळं नाहीतर काय?
हो. हजबंड काय करतात म तुझे?
ते सी एम सी ऑपरेटर आहेत.
हा.
हम्. ते पार्वती इंडस्ट्रीज मध्ये आहे.
हा.
हम्.
आणि अजून कोण कोण असत मग घरी? ह
अजून माझ्या सासूबाई आहेत. मी माझे मिस्टर आणि मुलगी. चौघच जण असतो.
हा. मग म्हणजे तशी फॅमिली- पण एवढी काही मोठी नाहीए. त्यामुळे होत असेल मॅनेज.
जाहे ना
खर्च वाढलाय त्यामुळं काय बोलण्यापलीकडची कंडिशन आहे आणि तुला तर आता मुलगी म्हणल्यानंतर आता तिची पण जबाबदारी असणार
तेच आता तिच पण शिक्षण सुरू आहे तिचं पहिल्यांदाात ह वर्षी तिला घ श्षणा मग ति श्षणा खर्च माझा शिक्षणाचा खर्च त्यामुळे सगळं हॅनडल करायला लागतेस नाही रु सरीलायती तिला व्यास ला घातलं
हा हा हा मी स्टेटस मध्ये बघितलेलं तिझ डान्स डान्स गाणी वगैरे छान म्हणते
हम्म होय भरपूर ऍक्टिव्हटीज करून घेतात त्यािच्या अनुसार
हम्म हुशार आहे ना तर शिफ्टती पण अभ्यासात वगैरे हम्म चांगलं आहे मग आणि मग बाकीजून माझ्या घरी पण मी ते माझा भाऊ असतो मम्मी असते पप्पा आहेत आमची पण छोटीशी फॅमिली तेवढीच
भाऊ मोठा आहे का तुझा
हो भाऊ मोठा आहे माझा तो पण जॉबला आहे आता म्हणजे तस बघायला गेलं तर तो पण सीएमसी वएमसी ऑपरेटरच आहे आपल्या तिथ पार्वती इंडस्ट्रीला हो आणि माझे पप्पा आहे ते आमचं टेलरिंग टेलरिंगच काम करतात पप्पा आणि मम्मी पण जाते मम्मी पण ते आपल्या राजगिरा लाडूची फॅक्टरी असते ते ना तिथं मम्मी पण जाते त्यामु ते आहेत तिघं पण कामाला आहे माझं शिक्षण चालू आहे तर माझं पण एक व संपल्यानंतर मी पण जॉबला ट्राय करेन
मग तू सध्या का बघत नाहीस म्हणजे जॉब प्लस एज्युकेशन आता ते भरपूर फॅसिलिटी पण आहेत
होय पण आमच म्हणे मी ज मी ज्या कॉलेज डमिशन घेतले ना तिथ अेंड कपसरी
अंऽमग कॉलेजमध्ये पण असतात ना, ते शिक्का आणि ऽकमऽ कमवा आनी शिक्का मनून योजना.
हे आमच्या इथे पण त्यामधून मी ऍडमिशन केले नाही ना मगऽऽ करायच म्हटलं तर परत मी ते खूप सगळं ऽ प्रोसेस असते, मग त्यामुळे नाहीच पण आऽ आता या वर्षी चालू आहे विचार की इकडं जॉबऽऽ करत, करत एज्युकेशन पण कंप्लिट करायच कारण फक्त ऐजूऽऽ केशन इकडं, जर एज्युकशनच फक्त कंप्लीट कयचऽ आणि नंतर जॉब बघाय म्हणल्यानंतर ते पण थोड म्हणजेऽऽ लेट होतोय ना त्याला मग एज्युकेशन चालू अस चालू असतानाचऽऽ थोडफार जॉब साठी सर्च केल्यानंतर बरं पडतय. ट्राय करतेय चालूय, आणि माझं कम्प्युटर सायन्स असल्यामुळे मला आयटी मध्येचऽऽ बघाव लागतय. त्यामुळं बघायऽऽ
माझी पण फिल््ड वेगळी पडतेय. पण मुलगी मुळे मला आता जॉईन झालेय मी पण.
होय तुझी जरा कंडिशन वेगळीय सोड पण माझ मी म्हणतीॅय. नता आयटी इंडस्ट्रीज मध्ये जायचं म्हणल्यानंतर पुणे, मुंबई, चेन्नई, दिल्ली, वगैरे अशा ठिकाणीच अप्लाय कराव लागतं आप इकडे लोकल ला कुठं आयटी कंपनी.
नाही नाही स्मॉल स्केल आहेत त्या पण कोल्हापूर ला एकदम स्मॉल.
होय आणि ते पण तिथे पण एक. एक्सपिरियन्सड एम्प्लॉईज लागतात त्यांना.
सध्या त एआय मुळे पण जराय.
होय, ए आय आल्यामु हो एम्प्लॉयमेंट कमी झाले सगळ्यांशीच.
पण स्किल, जेवढे स्किल.
स्किल्स ना हो स्किल्स मॅटर. करतात कोणत्या पण फिल्डमध्ये स्किल्स ना जास्त इमपॉर्टनस आहे त्यामुळेजर्ध पर्सेंटेज डिग्री काहीच व्हॅल्यू नाहीय. जेवढं आपण स्किल, जेवढं डेव्हलप करता येतील तेवढं स्किल्स डेव्हलप उप करण्यात जास्त इम्पॉर्टंट आहे सध्या तरी.
हो. पाठव हो.
तुझं काय चाललंय, येतात सध्या.
काय झालं.
तुझ काय चाललंय सध्या म्हणलं.
सध्या ऑफिस मध्ये
हा म्हणजे आता स चालू आता मग तुमचं ऍडमिशन वगैरे सेकंड इयरच झालेय. क नाही अजून.
अ् नाही अजून सुरू झालेय, पण मी अजून केलेलं नाही.
हा आमचे पण झालेत तसे मी पण एक तारखेपासून आता एक जुलै पासून कॉलेज चालू होणार य. पण मी पण अजून ऍडमिशन केलेलं नाही ते काहीतरी नोट्यूज वगैरे काढायचं या. ऑनलाईन पण ती वेबसाईट बंद असल्यामुळे ते पण काम होत नाही त्यामुळं बघूया आता कधी होतेय.
आमची पण लास्ट डेट आज दिली होती ड्यू डेट.
हा.
आता सरांशी कॉल करून बोलणार मग.
हो मग तेच आमचं पण आता आहे पण एक तारखेपासून अटेंडनस कंपल्सरी सांगितलाय. मग डमिशन त्यानंतर ऍडमिशन प्रोसेस त्यानंतर कमप्लीट केला तरी चालेल मी सांगित लय कॉलेजमध्ये बघूया आता मग कसं होते आणि, हॉस्टेल पण आहे ना कॉलेजमध्येध्ये जे लँग डिस्ट न्स मधले स्टुडंट्स असतात ते दुसऱ्या जिल्ह्यातल्या वगैरे ते हॉस्टेलला राहतात. मग त्यांच्या हॉस्टेल्सचे ऍडमिशन वगैरे होणार आहेत अजून मग त्यांच्या हॉस्टे ल चडमिशन झाल्यांतर त्यांना रूम भेट त्यानंतर मग सगळं लेक्चर्स वगैरे चालू होतील.
बाकी टीचिंग प चांगल आहे का तिथलं.
हो आहे सगळा एक्सपिरियन्स्ड स्टाफ आहे टीचिंग आहे. परत प्लेसमेंट्सचा जरा प्रॉब्लेम आहे त्या कॉलेजमध्ये. पण बघूया आता कस असतात प्लेसमेंट्स पण इतकं त्यांना जेवढं त्यांच्या एक्स टेंशयन्स असतात तेवढ्या एक्सपेक्टेशन्स इथल्या कॉलेजमध--म्हणजे स्टुडंट्स त्या फुलफिल करू शकत नाहीत. मग त्यामाग थोडं स्टुडंट्सच पण थोडस हे असतं, आणि टीचर पण कुठ तरी कमी कमी पडत असतात पण जॉब आपल्या करायचं असतं त्यामुळ एफर्टस आपणच घेणं गरजेचं असत
होय ते पण आहेच.
होय मग ते बघायचं आता कुठे जरी कॉलेजमधून नाही भेटलं तरी बाहेर आपण स्वतः ट्राय ट्राय करू शकतोयस ना. टीचर सांगतात तिथं तुम्ही असं करा हे करा या गोष्टी
शेवटी टीचर आपल्याला गाईड करणार करायचं का नाही ते आपल्या हातात.
हो ते पण आहेच. आहेत आमच्या म्हणजे तस एज्युकेशन तिथलं एज्युकेशन पण चांगलं आहे टीचिंग स्टाफजण एक्सपिरियन्सड आहेत परत कम्प्युटर असल्या कम्प्युटर एज्युकेशन असल्यामुळे लॅब पण चांगल्या व्यवस्थेत एवेलेबल अस नेटवर्क असत त्यामुळे आहे व्यवस्थित फक्त आपण स्वतः मनावर घेऊन करणं गरजेचं आहे एवढंच. आणि फ -फक्त स्कॉलरशिप वगैरे पण भेटते त्या त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाहीये.
हा त्या -त्या फॅसिलिटी चांगल्या आहेत स्कॉलरशिप ते ई बीसीचा वगैरा कास्टवाल्यांसाठी पण कास्टचे आहे ना.
हो आता आमचीच होती चाळीस हजार फी होती पण माझी कास्ट ओबीसी असल्यामुळे मला अर्धी फी बसली त्यामुळे मी चोवीस हजार भरली. आणि चोवीस हजार मला स्कॉलरशिप भेटलेली.
ते एक बेनिफिट आहे म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी ते खूप मोठा असा दिलासा असल्यासारखं हाय. इतकी फी अवेलेबल हो -हो चालेल. हम्.